हॅलो, येेतो का आवाज?
हा हा याय लागलाय आवाज. येतोय खरं मागचा बॅकग्राऊंड आवाज खूप याय लागलाय.
हा झालं एकच मिनिट थांबा.
एकच मिनिट थांबा.
हा बोल आता.
हा, मुल काय करायला लागलेत?
काही नाही बघा बसलीय. तुम्ही काय करताय?
काय नाय, मी पण असंच बसलेले. अ मग, काय मग फिरायला वगैरे कु असं उन्हाळ्यात वगैरे फिरायला वगैरे असं गेलतासा काय?
हो गेली होती. तुम्ही गेला होता का?
हा, हो गेले होते. मी पण मग गेले होते फिरायला उन्हाळ्यात.
हा
हा फॅमिली सोबत गेले होते. मुलाला घेऊन.
कुठं, कुठे गेला होता?
अ ह्याला आपण गणपतपुळेला गेले होते. जाताना मार्लेश्वर. गणपतपुळे म करत गेले होते. छान आहे. बघण्यासारखं आहे. पाहिलंय का कधी तू गणपतपूळे वगैरे?
ओम थांब चा करुया. चा पिउन जा की.
तू कधी पाहिलंयस का म्हटलं गणपत
हो, हो पाहिलय मी आमच्या मामा, मामींच्या सोबत जात होते.
होय. हा हा नाय मा मार् मार्लेश्वर वगैरे पाहिलंच ना? छान आहे ना तिकडं.
हो छान हाय. आता पण छान असेल तिथं.
हा उन्हाळ्यापेक्षा पण भरपूर छान असणार आहे आता. आत्ता बघण्यासारखं खूपच असणार हाय. पाणी वगैरे असं आणि आता ह्या दिवसात बघ बघण्यासारखं छान असेल पण आता जाण्याची इच्छा असत्या पण प्रवासाची भीती हाय मला खरं तर.
हो, ना नाय आता थोडं प्रवास करणं टाळलेलच बरं हाय.
हा म्हणजे असं मला वाटतं म्हणजे जे असं न्यूज वगैरे बघून की बाबा प्रवास आत्ता करणं सेफ नाहीयाय. हा. नाईतर बघण्यासारखं म्हणटलं तर हा बघण्यासारखं म्हटलं तर खूप छान आहे. त्यात काय हेच नाही मस्त आहे देव हो. पण आत्ता गणपतपुळ्याला पण गेले होते, पण ह्यावेळी उन्हाळ्यामुळे जेवढी वर्षाला मजा येते ना, तेवढी मजा म्हणजे करता आली नाही ह्या उन्हाळ्यात.
हा काय होतं उन्हाळ्यात उन्हाळ्यात समुद्र किन खूप जास्त गरमी होते.
हा तसच झालं. ऍक्च्युली की नाही मुळातच एकतर गरमी खूप होत आणि नुसतं काय व्हायचं पाणी प्यायला लागायचं फक्त गार पाणी. आणि जेवढं ऍक्चुली होत कसं माहितीये आपण गार जेवढं पाणी पेईल ना, तेवढा आपल्याला बघायचं घाम जास्त येतोय. आणि त्या भागातलं काय माहिती पण ते वातावरणच खूप वेगळं असतंय. आणि जे जो जोपर्यंत आम्ही देवाचं दर्शन वगैरे देवाचं घेत नाही, तोपर्यंत वगैरे असं छान होतं. पण एक क्षणी जेव्हा आम्ही पाण्यात गेलो त्या खाऱ्या पाण्यात आणि त्याच्यातून जे बाहेर आलो खरोखर सगळा मूड गेला. असं म्हणजे फिरायलाच इच्छा होईना नंतर. एवढं गरम व्हालत आणि एवढं ते अंगाला लय कायतर वेगळच व्हालतं. होय. मग त्याच्यानंतर काय मग
गर्मीमध्ये हा तसं फिरायला जाणं नकोच वाटतं ते.
पण ते समुद्राचा कडाचा भाग आहे त्यामुळं अ फिरायला गरमीतच जाया पाहिजे. आणि अ भारी वाटतेय म्हटलं तर फिरायला पावसुळ्यात आणि पावसाळ्यात जाऊन मग काय उपयोग पण नाही, कारण आपण समुद्रात वगैरे जाताच येत नाय आपल्याला.
हा. नाही ते तर आहेच.
हा ते असा प्रॉब्लेम हाय, मग काय थोडा वेग अं नाही पुढचे मग पुढचे एक दोन दिवस आणि थांबणार होतो ते नाही थांबलो. मग आम्ही आलो तिथून येताना मग एक ते नाणीच मठ वगैरे पाहिलं तेवढं. ते पण छान आहे बघण्यासारखं. पाहि ते पण पाहिलंस का तू कधी?
हो पाहिलंय. नानिज मठ हा छान आहे ते पण हो.
होय ते छान आहे बघण्यासारखं आहे मस्त आहे ते. तिथली मला खरंतर स्वच्छता वगैरे तेन खूप आवडली. तुला काय आवडलेलं तिथं बघितल्यानंतर असं?
हो स्वच्छता छान आहे तिथे आणि आता जास्त गवत असेल तिथे.
होय होय स्वच्छता वगैरे एकदम छान आहे आणि आपण असं फॅमिलीला अ निवांत तिथं असं घेऊन असं फिरायला दाखवू शकतोय असं आहे ते वातावरण. छान आहे ते. हो मला पण ते आवडल शहर म्हणून मस् स्त आहे सोड खरं असं बघण्यासारखं हाय, ‌एकदम शांत हाय. आणि छान वाटलं मला ते पण हो. हम्म कुठे तेच्या आधी काय ते आपलं दुसरं मसाले वगैरे बघण्यासारखे आहे तिथं भरपूर स्पॉट.
हा.
हा पण ना खर्च अ नाही म्हणजे कसं ह्याच्या आधी गेल्यानंतर बघितलेले होते, मग ह्या वेळी नाहीत बघितले खरं.
नाही नाही ठीक आहे.
हम्म तुला असं आसपास अस मग तू गेलेलं कोणता फिरायला गेलेलं असा कोणता ड्रेस
हा आता कागलमध्ये नवीन पाझर तलाव झालंय. तिथे पण छान आहे मोठ्यांच्या साठी हा बोटिंगचं हाय लहान मुलांच्या साठी साठी मिनी गोवा बनवलाय.
बरं
त्यामुळे फिरायला तसं छान आहे तिथे पण. राम मंदिर हाय हा यशवंत गड. पुन्हा आडीचं मंदिर हाय. हा
मग आणि असं आणि असं मग आपण आता तिथं फिरल्यानंतर वगैरे मग असं. आपण खाण्यापिण्याचा एक प्रश्न
हा तिथे स्टॉल असतातच कुठे पण इथे जर गेला आसपास तर तिथे स्टॉल असतातच.
बर
हा स्टॉल असतात खूप तिकडे.
आणि मग त्याच्यामध्ये आपण जर आता त्या आपण आता तू बोललीस की मिनी तलाव हाय तो म्हणजे असं मिनी गोवा असं हा म्हणजे असं हाय. हा मग त्याच्यामध्ये आत एंट्री वगैरे करतना वगैरे पैसे वगैरे अस ते पण लागतात त्याला
रुपये असेल फक्त
हा तेवढेच असेल हा पण एन्जॉय होतोय फुल्ल.
हो, हो हो हो तुम्ही कधी आलात तर बघा छान आहे आता नवीनच बनवलंय ते.
हा हा हा नाही मला ऐकून माहितय मी याच्या रील्स वगैरे बघितल्या आता इच्छा बघून असं वाट की बाबा मग जे रीलस मध्ये आहे ते रिअल पण आहे का नाही काय माहित म्हटलं स ना
हा
नाही तर मी रील्स वगैरे पाहिलेलेेत अशा तिथं की असं बघण्यासारंख आहे वगैरे. ते म्हणून
हा
हो हा.
नाही ठीक आहे आता पावसाळ्यात तस जायला थोडं नकोच वाटतं थोडं रिस्की तर वाटतंच.
हम् हे अशे मजे पाण्याची ठिकाणं वगैरे असतात नाही किंवा आपण आता हे अश्या सगळ्या ठिकाणी ना उन्हाळ्यातच छान वाटतय आणि धब जवळ वगैरे येते ना असं बोलले तर मग क नाही हे पावसाळ्यात छान वाटतंय.
हा आणि सेफ पण थोडं वाटतच सेफ पण थोडं वाटतच नाही ना. फिरता साठी त्यामुळे हा आणि त्यात आणि जर काय बोला तुम्ही?
आता एक असं म्हणजे ना फेमस जाता ना म्हणजे एक रीलस आता मी मोबाईलला बघते अलीकडे त्या दिवस सारखे सारखे ते् काय तर नाव य ते काय तर सात ध धबधब का कायत एकत्र आहेत ते म्हणतात ते.
हा हा हा हा हा हा.
हां. हा मी ती रीलल्स वगैरे आता म्हणजे असते ना मोबाईलवरती सगळ्यांचे त्याच्यावर कमेंट्स वगैरे. हे छान आहे ते छान आहे आणि त्याच्यावरती असं पाहिलेलं आहे मी त्याच्यात की असं झुलता फूल वगैरे ते सगळं असं बघितल्यानंतर वाटतं ती बाबा हां छान आहे ते बघायला.
हो छान आहे. ती बघायला छान वाटतं पण जर धाडशी असेल तरच जाणार अर्थ आहे ना तर मग काय फिरायला जाय ना पण अर्थ नाही हा.
अ वेगवेगळे आहेत म्हणे असे वेगवेगळे त्यांनी ते मुळातच आताच ते काहीतरी आहेत आणि तिथं मग त्यानी नंतर काहीत डेव्हलप केलेलं आहे तिथं सगळं.
हा नाही ते तर आहेत सोडा हा
छान आहेे ती पन
बाकी अजून तिथे फिरायला फिरण्यासाठी काय काय असतं फिरायला
हम् इकडं म्हटलं तर मग आपल्या रामलिंग आहे जहाज मंदिर वगैरे आहे ते इकडे ह छान आहेे इथू रामलींग पण छान येत वरती आप आपलं एकदम उन्हाळ्यात वगैरे येत काय उन्हाळ्या ते ना असं तिला तिथं ना म्हणजे असं ट्रेकिंग साठी जातात सगळे. म्हणजे असं हा हा असं मग ट्रेकिंग साठी जातात तिथं उन्हाळ्यात असं डोंगर भागच लागत आहे महादेवाचं मंदिर वगैरे छान ह महादेव मंदिर आहे आणि ते काय फॅमिली वगैरे असतील अशा हौशी असं जेवण वगैरे बनवून तिथं जाऊन असं निवांत अस छान वाटतं ते. एकदम मस्त पोहा मुलांना घेऊन जायचं निवांत वेळ आपला गप्पा मारत तेन जातोय. आणि एकदम झाडाच्या झाडे हेत भरपूर अशी एकदम निसर्गरम्य वात तावरण छान हाये वातावरण तिथ पण आपण निवांत अ एक हा वेळ घालवू शकतो परत जहाज मंदिर एक अ हायत मस्तय छान ते पण बघण्यासारखं. मध्यंतर खूप दिवसापूर्वी बघ म्हणजे झाल तर बघू ना आधी खूप दिवस पण आता मध्यंतर एक क काही दिवसापूर्वी ना हम अ आमच्या नंदुबाई वगैरे तेन आल्या होत्या. पाहुणे तेन मग हा मग त्यांच्यासोबत असं तेन आम्ही गेलो होतो बघायला जहाज. मंदिर तेन हा म ते एकदा सुरुवातीला जायच होतं वरचेवर आता अलीकडे जायल होते आता गेल्यानंतर अ म्हणजे आता त्या वेळे जरासं पाणी वगैरे जहाजहा जातलं कमी झालतं म्हणजे असं मंदिर बांधलय जहाज मंदिर पण साईडला पाणी वगैरे आता त्याच्यात नव्हतं पण आता ह्या पावसाळ्यामुळ पाणी साचलेलं असणार हाय त्यात आता भरपूर बघण्यासारखं य तिथं हम छान आहे ते पण बघण्यासारखं आणि हा तिथं ते देवाचं पण काहीत तिथं नाग नागीन असं काहीत म्हणे तिथं येतात तिथं म्हणजे तिथं फोटोज वगैरे लावलेले आहेत रात्रीच सहा नंतर एंट्री नाही वगैरे अस. त्यांनी सगळ लावलेलं आहे आता अ हा ते शक्य ते बघितल्याशिवाय पण त्यांनी लावली ना ना थोडाक ते
हा नाही ते तर आहेच हा.
अम छान आहे ते पण अम् ते पण छान आहे बघण्यासारखं परत मग काय आसपास आपले मग इथ आमच्या नरसोबाच्या वाडीला वगैरे.
आता, फिरायसाठी काही नाही वाटत, पण आजकाल ज्या गोष्टी घडतायत ना, त्या नको वाटतात
हा, तेच त म
काय बोलता, काय मायत?
अक्च्युली ना, झालंय कसं, रस म्हणजे जाय प्रवास करा य, हा
आज गुरुवार आहे ना, की बुधवार आहे? गुरुवार हॅलो
हा, बुधवार आज
बुधवार हाय, हा हं, बोला
अं, हं, तेच की, मजा अ फिराय ना जाण्यासाठ हा, म, तेच की, फिरायला जायासाठी पण काय नाही, पण कसं आलंय, आपण ना, किती जरी सेफमध्ये व्यवस्थित जरी, गाडी वगैरे समोरची मारत असलो त्याच्या समोरची कनाय, मारतात का नाही, हे माहित नाय ना, आत्ताच जनरेशन खूप हे हाय हा म्हणजे, आपण राणार, आपण आपला निवांत वेळ घालवण्यासाठी पण आता नाहीये, एवढं ते दिवस नाहीयत, की बाबा जाऊन फिरून कुठ तरी हे करावं, म्हणून त्यापेक्षा, ते जे बाहेर म्हजे आता, म्हणजे सगळं ऐकायला जे भेटतंय, किंवा बघितलं जातय नाहीतर ते अचानक जे होतय, लय ते, अपघात वगैरे तेन बघून, असं वाटतय ना कि बाबा नाई, आपण निवांत घरी, राहिलेलं बरं
हो, नाई ते तर आहेच
व्हय, अगं मी रोज म
आणी थोडं कसं, फिरायला गेल्यासारखं, थोडाफार एन्जॉय झालं तर बरं वाटतं.
होय, बाहेर गेलं की, असं छान वाटतं ते, आता सध्या तरी काय माईत, एवढंच म्हणजे, उन्हाळ्यालाच गेले तेवडे फक्त, अन मद्यंतरा आता ते आता या वर्षी जरासं जानं मुश्किलच आहे सोड खरं, कारण दोन्ही मुलापैकी एक आता थोरला मुलगा आहे, तो दाहावीला हाय, एकटा साहावीला हाय, त्यामुळं शाळेत त त्यांना आता सुट्टी नई, दहावीच्या तर काय, माहितच असेल, सुट्ट्या वगैरे काय भेटतच नईता आणि फिरणं जरासं हेेच हाय, हं त, म, जरास् आता, हे एक सात, आठ महिने तरी, सध्या तरी शांत हाय